हा बोला काय चालू आहे
ह
झालं जेवण
आवजेवन झालं
हाव काय?
हम्म फोन चालू होते ना इकडे म्हणून फोन नाही उचलला
हा ना हा मी लावला होता मला वाटलं तुमचा तिकडे चालू असशेल फोन
ते अजून तुम्ही कोणाला लावलता तेयले लावजा बरं सांगीतलं त्या बाईले
कोणाले
ते कोणची बाई हैना आता ऐ वारखेडचीआहे ती तिले पहिले तुम्हीे लावता वाटते मग मले तुम्ही कॉल केला हा तेथ तर चालू होतं व्हायच्या वर
हो काय
हम आलता का तुम्हाला आता
नाही आता नाही आला मला वापिस त्यांचा हैव ना हा हा
किती झाले मंग तुमचे
झाले
हौव का मजे तर कही नाही झाली हो तर काय चार झाले असतील फक्त लावले मी
हो का हा मग लावत जाण त्याले म्हणा तुमच्या मे तेव्हापर्यंत माझ तुम्ही रिसिव करत जा असं म्हणायचं
दोन बाईनी लावलते मागाआ ज्याचे आले ते ते मी तसच केलं ना दोन तीन जाणीले
हौना आपल्या गावातल्या आहेत का अजून बाया
आपल्या गावातली इथले नाही लावली मी एक सुंदर आणि वारखेडच चालूय माझं त्याचेच फोन आले मला मांगे ज्याचे आलते की नाही त्याचे
हौवना हौवना
हम् पण तुमचा आला काय समजा मेॅ म्हटंल बहिणी होना कोणी कोणी एकदमच करून टाकते
हा ते डायरेक्ट कॉल करतात म्हणजे असं पहिले विचारत बी नाही लावुकी काय ह?
कि मग म्हणतात ना काही येत नाही खाली नाही जाऊदेयांची
नाही तो खाली नाही जाऊ द्या लागत ना मग ते त्याचे भेटत
हम् काही काही बाया शिव्या देतातात अ
शिव्या देतात का लगे